आ
हॅलो. काय हो ताई काय चाललं?
हम्म. काय नाही जेवण करत होते ओ ते.
हो का? काय स्वयंपाक केला? काय नाही बाई व्यवस्थित.
हम्म. गावाला जायचंय मग आवरते हे म म्हटलं ताई अन् त्यांना फोन करून बघू मला ना ब्लाउज शिवायचे होते हो.
हो का?
हा तुमच्या गावाला चांगला शिवता असं मी ऐकलाय त्या टेलरचा नंबर भेटला.
म्हणजे
ब्लाऊज शिवायचे होते ब्लाउज
मग कोणाकडे येताय तुम्ही?
तुमच्या तुमच्या गावात हो मला असं समजलं म्हणून तुम्हाला कॉल केला होता कोण शिवतं बा चांगलं शिवतं का?
ह आमच्या गावात तर नाही बाई एवढं म्हणजे खास कोणी हे करत. अ गावठाणं वरती हाय बे तिकडं हो.
ब्लाऊज शिवायचे होते मला चांगला साडीचे काय शिलाई आहे तिकडे
अ काय एकशे वीस रुपये घेता वाटतं.
अस्तगाव मग चांगलं आहे ना आमच्या गावामध्ये दोनशे रुपये
हो का?
दोनशे, अडीचशे डिझाईन मध्ये अडीचशे
हो का? नाही आमच्याकडे एकशे वीस आणि तिकडे एक ते ड्रायव्हरची बाई शिवते ना तिच्या आहे बा दीडशे रुपये हे पण मग ती एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित ब्लाउज शिवते.
हां मग तुमच्याकडे चांगला शिलाया आहे ना. दीडशे म्हटल्यावर दीडशे आहे ना पाच वर्षापूर्वी मी दीडशे घ्यायचे बर स्वतः
हो का?
हा कोरोना पिरियड मध्ये माझं दुकान होतं.
हम् हम् हम
म ते आपल्याकडं शिवायच्या तेव्हा दीडशे रुपये शिलाई होती. आणि आता तुमच्याकडे दीडशे रुपये शिलाई म्हटल्यावर खूपचं चांगला आहे ना
हो खूप म्हणजे इतकं भारी आहे ना ब्लाऊज पण इतके परफेक्ट शिवते ती बाई
हो ना पण मग तिला परवडतं का आता मटेरियल पण मागवून गेले ना.
परवडत असेल म्हणून असं शिव खूप ब्लाउज येत आहो तिच्याकडे पण लवकर शिवत नाही एवढं आहे बई
हां मग गर्दी राहते ना? गर्दी राहिला होत सहज होत शिवण होत नाही काय करेल ती
हो ना लग्नसराई पण चालू आहे ना.
हां हां बरोबर आहे दरवर्षी धंदा असता ना
हा आणि साध्या ब्लाऊजची ऐंशी रुपये घेते ती
हम् साध्या ब्लाऊज ची इकडे पण ऐंशीच आहे.
ऐंशी रुपये घेते हां आणि जर बाही आपण असे म्हणजे डबल बाही घेतली तर म नव्वद रुपये घेते वाटतं ती
हो ना?
हां
ना आता त बाया फुलंच घेतात ना. हाफ सहसा आता इथं कोणी शिवत नाही.
हा ना
मी पण शिवायची माझ्याकडे दोन मशीन आहेत.
हो का? आमच्याकडे बी दोन आहेत पण मग मला ते डोळ्यांचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मी शिवत
तुम्ही पण नाही शिवत का मग
नाही मी पण तिथून शिवून घेते आता मला पण ते मशीन विकायचे हो.
वीकायच चालेल ना मग मला विचारतो ना कोणी मी सांगेलं तुमाला थाबा.
हो कारण काय म अडचण अडचण घरात. दोघंही आहे शिलाई पण आणि पिको पण आहे दोघी मशीन आहे दोन मशीन आहेत माझ्याकडं.
दोन आहेत का पिकोची मशीन चालू आहे.
हो चालु आहे ना पिकोची पण चालू आहे आणि ती पण चालू आहे.
ह माझे फिकोचे बंद पडलेले आहे.
हा हा हाम् पिकोची पण आहे चांगली ती. पण फुल सेटलचीच आहे दोघी पण.
हो ना माझ्याकडे दोन मश, नी आणि सिलाई मशीन दोन पिकोची एक अशा तीन महि मशनी आहेत. म्हणजे कोरोनामध्ये माझं दुकान होतं बर का. कोरोनामध्ये दुकान होतं पाच वर्ष मी गावात दुकान होत गाळा घेतलेला होता. हम्म खूप चालायचं माज सर्वच करायचं.
हा हा
आणि ब्लाऊज पीस पण ठेवायचे.
हो का आता नाही ठेवत का ब्लाऊज पीस वगैरे,
नाही ओ मग आता कधी मध्येतरी मग तेव्हा कोरोना एकोणावीस मध्ये होता ना.
हो एकोणावीस नाही एकोणास वीस मध्ये होता वीस हा.
माझं ऑपरेशन झालं मग मला प्रॉब्लेम आला होता. खूप अ शिवन काम केलं मी. पन आता डेला पिळ पाहिला तमाज ऑपरेशन झालं.
हा ह कसलं ऑपरेशन?
आतड्याला पिळ पडला होता ना.
हो का.
हो खूप मोठं ऑपरेशन झालेलं माझं मग त्याच्यानंतर मग मी, ते सोडून नाही दिलं पाई बंदच केला मग. हम्म नाही तर खूप गिरायक या्यायचे माझ्याकडे शेमळे ईश्वर येत काय म्हणतात. अ अश्यामुळे, आणि कसाडपाडे यशवरनगरच्या अलीकडे बघा ते. हम्म, आणि म्हणजे बरेच गिरयक होते इथे गाव पण मोठं आहे ना आमचं.
हो हो हो
हा खूप लावज राहायचे सकाळी दहाला ज बसले मशीनवर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उठायचे नाई.
हम् हम् त्याचा पण त्रास हो. तो कमरेत गॅप वगैरे माझं पण तसं झालं होत मी शिवायची ना, पणापासून शिवत होती मी तर म्हणजे पाचवी सहावी पासून,
अरे बापरे तुम्हाला लवकर शिवा्हायला लागला त्यान,
हो म्हणजे, कस आईवडलांची बी परिस्थिती थोडी नाजूकच होती.
हा हा हा
त्या पासुन ते ब्लाउज शिवत होते मी चार रुपये पाच रुप, ते ब्लाऊज होते त्यापासून शिवत होते.
अरे बापरे, तुम्ही एकदम जुन्या टेलर आहात मग.
मी तिथं क्लास घ्यायला पण आली होती ना.
हो ना हो ना आपल्या गव्हर्नमेंट चे क्लास होते ना.
हा हा तेव्हा आले हो ते ना मी तिथं, तुमच्या इथल्या बऱ्याच महिला शिवायला लागून गेल्या ना बाई. तीनच दिवस आली होती फक्त.
हो शिकून गेलाय ना महीला.
तीनच दिवस आले होते फक्त.
हो ना.
हा त्या म्हणजे आमचे ते ताई आहेत ना, त्या गावाला गेल्या होत्या ना पुण्याला त्यां त्या जागेवरती आली होती. त्या म्हणे तू जा म्हणे माझ्या जागेवरती म्हणे. तीन चार दिवस मग तिच्या जागेवर आली होती पण पटून गेल्या त्या महीला मला भेटल्या होत्याना एकदा बसमध्ये, त्या सांगत होत्या. ताई तुम्ही शिकवलेलं आमच्या इतक्या परफेक्ट लक्षात येऊन गेलं, ना म्हणे आम्ही डायरेट ब्लाऊज शिवायला लागून गेलो म्हणे. म्हटल ह तुमची पद्धत. खूप सोपी आणि मस्त आहे. म्हणे आणि ब्लाउज म्हणजे परफेक्ट बसतना म्हणे, अजिबात म्हणजे आस उतरत नाही, का काय नाही म्हणे.
हा असं तुमची पध्दत पण चांगली शिकवण्याची.
आणि त्या काय करायच्या माझी मैत्रिण होती ना एक.
हा.
ती आलेली होती ना तिथं शिकवायला. तर ती करायची टेबल वरती आखुन दाखवायची.
हा.
आणि मग ति शेव टेबलवरती बस खाली बसलेल्या लोकांना टेबलवरच लवकर लक्षात येत नाही ना. मी कसं त्यांच्या जवळ बसून आणि त्यांना. परफेक्ट शिकवून दिलं होतं. हा जवळ बसून त्यांना शिकवलं होतं. त्यांच्या इतकं परफेक्ट लक्षात, हा एकदम परफेक्ट लक्षात येऊन गेलं होतं.
नाही आपण पण शिकवायला मन लावून शिकवला, तर त्या पण बरोबर शिकता.
हा.
आपण काय बोलायचं, आणि त्यांनी काय ऐकायचं ते समजत नाही ना, आणि मापं क्लेर. पाहिजे एकदम.
हा तेच ना त्यांना माप कसं काढायचं तेच शिकवलं मी, आणि ते ताईंची पद्धत थोडी वेगळी होती. शिक कवण्याची माझी वेगळी होती. मग त्यांच्या हो इंचावरच शिकवलं होतं हा.
हं इंचावर लवकर समजत. हं हं बरोबर.
मला दोन तीन वेळा तिथं पोस्टात पण भेटल्या ना पोस्टात आली होती, मी इथं मग त्या बोलल्या मला म्हणे खूप ताई खूप म्हणजे तुमचे उपकार आहेत. म्हणे आमच्या घरीच चला म्हणे आता म्हणे. म्हटलं नाही म्हटलं ताई, आता नाही वेळ मला मला आता परत सटाण्याला जायचंय म्हटलं. नाही म्हणे. चलाच म्हणे, आमच्या घरी म्हणे ताई खूप म्हणजे तुम्ही, आमचा इतका फायदा केला म्हणे. इतके भारी ब्लाऊजं शिवायला लागलो म्हणे आम्ही.
अच्छा! मग चांगल्या कामाची पावती भेटते ना आप
ह मग आणि त्या मळ्यात. त्या होत्या ना मळ्यात राहत होत्या. त्या गावात राहिल्या असत्या, तर माणूस पाच मिनिटं जाऊ शकतं. पण आता त्या म्हणे मळ्यात राहतो म्हणे, आम्ही चला म्हणे पायी पायी म्हणे. जवळच आहे म्हणे आमचा मळा म्हणे, म्हटलं नाही बाई मळ्यातनं यायला जमणार म्हटलं एवढ्या लांब. येईल म्हटलं एक
हम्म, आता वेळ कुठे असतो आपल्याला बी कामं राहता. मग येऊन जा ना आमच्या गावाला एखाद्या दिवस.
हो येऊ ना.
येऊन जा त्या महिलांना भेटून घ्या.
हो ना वेळच राहत नाही इतके काम काय काय निघून जाता.
कामं काही ना काही चालूच राहता.
झालं का तुमचं ती लोकसवरती सगळ्या महिला?
नाही ना ओ, ते तर नाही झालं‌ ना.
नाही झालं का?
नाही झालं ना, तुमचं झालं काय?
नाही अजून काही सुरुवातच नाही केलेली.
नाही ना?
नाही, ते पण अ खूप कठीण आहे ना वो आ आता त्या काही काही महिला दुसऱ्या गट टात गेलेल्या हायत, काही काही इकडं आलेल्या हायत, कसं काय करावं तेच कळत नाहीये.
तेच ना, सोपं नाही ना ते पण.
मग आता त्या, तिकडं‌ च्या गटात आ त्यांना डिलीट करायच्या मग इकडं हे करायच्या. तिथं हाय ते.
चालेल ताई, हम्म हम्म, ठेऊ?
हो हो.
हो ठेवा ताई, ओके ताई, तुमच्याशी बोलून छान वाटलं. ठेवा.